हॅलो! हॅलो हॅलो!
हॅलो!
हा कोणत कॉलेज घेतलस तू? डिकेटी ला टाकणार आहेस. आणि बाकीची कोणती टाकणारच आणि आणि पुढची कुठली टाकणार आहेस, सहा टाकायची दिस नाव
हो.. यच तिकीटेक आ साहेबची तिकीटेक म्हणालं ऐ आय टी परत. आणि कुठला टाकायचा.
मी तर काय काढल्यावर लिस्ट काढल्या व डीकेटी, बीसी के, केआयटी, जे जे मगदूम, सायबर एक काढले आणि दुसरे एक काढले, अरे मला कल तुला बघुया घे मग काय होते ते,
हा चालेल.
अ ठेवु काय मग. एकच मिनिटं बोलंय फक्त-